हॅलो हॅलो
बोल ना
बला आता
हॅलो
कातते काय करतील
ह फराम
आरा आराम हराम य
आराम झाले आराम
कामने आजगे
तो
जेवण
ह का खुशी
शाळेत गेली ग शतात मी गेली का
नाही आज पाऊस ना
पाऊस चालुय का
हम
चांगलं झाला पाऊस
चांगला झाला चांगला म्हणजे बरा आहे काहीच नाही
मग
आराम चालुय झोपून झोपेल होते ना त्याच्यामुळ
भांडे घासत होती म्हणे झोपलं होती
ना आता भांडे घासले पटकन फोन घेतला झोपुन राहिल
लोडलेली का ह तब्येती बरे आहे
काय चालूलं की मजेत सगळे
हम्म हाव ना
ह
भाऊजी
भाऊजी हॉटेल वर हॉटेल वर
दुकान
हॉटेल वर गेले
दुकानावर कोण आहे नाना
नानाश्री
हम्म
नाना ये
ममी थांबल्यात काय मग तिकडं
नाही ग आलो सगळीच
बरं आहे का ग
बरं आहे पण मग चार, पाच टाके पडेल ना लई म्हणजे पूर्ण चेहराच सुजलाय त्यांचा
बई
ते डोक्यातच घुसलेलेय ते जात कुठ त्यामुळे
चांगलं दाख म्हण बी
दाखू राहिले जालन्याला न्यायला चाललय दवाखान्यात
कुठं न्यू पण मग ते चांगलं काम नाही ना कुत्र्याचं
ह
हा बर्यावश्य लेकराला नंदच्या पोरीला
पूर्ण चेहरा आणि ते पुरं सोजलेलं एकीकडन चार, पाच टाके पडेले
हाव का
हम्
ये उंदीर गप हाताला नाही पायाला नाही
का म्हटल डायरेक्ट डॉ
त्यांना प डोक्यालाच झालं म्हण तेच ना मग
हा डोक्याचे कसं नाजूक राहतो ना ते अजूनच
मंग चटणी बनवली आज
नाही ग
आहे ग
हा आहे ना
दुखू राहील काय त्ये
का चाललय बाकी मजेत नाही ग
अग
पाऊसा ना ओले झाली ना थंडी वाजते हम् आ आवाज नाई येते ग बराबर तुझा
ह
आवाज उत्तोय
रें
हॅलो
आला का आता
हा आता आला
मम्मी चा आलता का फोन मम्मीच फोन आलता तुला हॅलो